हा येतोय ना आवाज हो येतोय येतोय. हा बोलत काय कुठला विषयी म्हटल होतं आपण हा हे रस्त्यावरचे
हा रस्त्यावरची मुलं वगैरे असं तुमचं काही म्हणणं होत
हा हा त ते रस्त्यावरची मुलं त्यांचं कस असतं त्यांचं जीवन त्यांच्याकडे बघितल्यावर कसं हो ते लहान लहान मुलं असता ते हे हे करायला लावतात ते लोक त्यांना काहीही विकायला लावतात किंवा भीक मागायला लावतात म्हणजे अस शाळेत जात नाही. काही नाही आणि ते त्यांनं चे आई वडील पण तिथेच पुुलाखाली वगैरे राहतात तिथेच त्यांच्या आंघोळी विंगोळी करतात आणि कधी करतास का काय ते पण माहिती नाय. आणि हे कसं असतं त्यांचं जीवन एकदम अस त त्या अ एकदम काय म्हणतात ना अस बघितल्यावर आप आपल्याला असं वाटत पोरांना शाळत शाळेत पाठवाय हो शाळेत पाठ ठवायला पाहिजे बुआ त्यांनी ते छोटे छोटे मुलं कड्यावर घेऊन अ असं भीक मगतात. उन्हामध्ये म ते चांगलं नाय वाटत खूप अस लहान लहान मुलं असतात त शा मुलासाठी किंवा अशा लोकांसाठी काय करायला पाहिजे किंवा लोकांना हाय ना यांना म्हणजे अस भीक मागून नाय द्यायला पाहिजे हया लहान मुलांना आता बरेच शे झाले आता मध्यंतरी अ आमच्या इथे हे लावलं होतं काय म्हणतात ना भिकारी मुक्त अ शहर असं तर ते आता बरेचसे कमी झाले पण आहेचं तरी ते काय करतात गाडी थांबली की गाडीच्या समोर येऊन गाडी पूस काच पूस हे करतात आणि मग नंतर असे पैसे मागतात म्हणजे असे एकदम याच्यासारखं म ते असं आपल्याला बघितल्यावर चागं ल नाय वाटत एकदम कस तरी वाटत ते अस हो म त्यांच्यासाठी असं काहीतरी असं वाटतं ना कधी करावा म्हणजे असं काही अशे एखादी संस्था असावी की, त्या मुलांना म्हणजे त्या बायकांना काम द्यायचं. त्या बाईकांना असं भ भीका नाय मागू द्यायच्या त्यांना म्हणायचं तुम्ही काहीतरी काम करा आणि त्या माणसांनी सांगयच तुम्ही आहेत काम करायला असं काही नाही तुम्ही हमाली करा पण लहान मुलांना नाही करायला लावायच.
बरोबर बरोबर अहो मी काय सांगते की अनेक सामाजिक संस्था अशा आहे हेत. की जे असे गोरगरिबांसाठी वगैरे कामं करतात किंवा त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन अ त्यांना व्यवस्थित आधार देतात. त्यांचा शिक्षणासाठीचा खर्च उचलतात. त्यांची राहायची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करतात पण मुख्य काय आहे की हे जे असतात ना हे लोक हे. अ असे लोक कि त्यांच्यापर्यंत हे गोष्टी गेलेल्याच नसतात बऱ्याच वेळा किंवा मग गेलं ना तरी पण ते तिथे त्या संस्थेत जायचं आणि परत त्यांना सांगायचा हा कंटाळा करतात.
हा त्यांची वृत्तीच नसते बहुतेक त्यांना असं वाटत इथंच चांगलंय आपल्या भेटत ते खायच आणि करायचं ते झोपायचं आईत बाकी काही टेन्शन नसतं काही घराचं काळजी नाही घर घ्यायचं. याचा हप्ता आहे की त्यांचा हप्ताय असं काही नाही जे येईल ते रोज त्याच्यात. खायच कोणी कपडे देत कोणी काही देत कोणी म्हणजे अस जाणार येणारे लोक पण देतात. कोणी कोणी काही पार्सल घेतलं एखाद्या वेळेस तर काही काही लोक काय करतात माहितय का हॉटेलमध्येध्ये जेवायला गेले ते उरलं विरल. जास्त झालं की ते पार्सल बांधून देतात. त्यांना देऊन देतात ते लोक खाऊन घेतात आवडीने म्हणजे आता समजा तुम्ही जास्त भाजी घेतली भात घेतलाय तर तो आपण काही त्याच्यातच जेवत नाही ते उरलं. ते कस हे पार्सल करून दे मग घरी जाऊन कोण खाणार आहे ते पार्सल ते देऊन देतात. त्यांना मग ते रस्त्यावरच्या लोकांनी आणि त्यांना अस बरचसं. आणि काही काही वेळेस ते लोक पण काय करतात खाता खाता आणि असं रस्त्यावर फेकून देतात नाही. खाल्लं गेलं का म्हणजे तिथेच फे टाकून देतात ते
हम्म हम् हम्म.
लहान पण खूप करतात ते त्यांना तिथून खरंच असे ते पुलाखाली राहतात ना. तर ते पुलाखाली बघायच इतकी घाण असते. केलेली ते कशी काय याच्यात राहतात काय माहिती त्यांना त्यांच त्यांनाच माहिती.
ते कसं त्यांना सवय सवय होऊन जाते ना ओ. त्यांना कस पहिल्यापाासून तीच सवय असते कसं तरी भिका मागने यच्या इकडे तिकडे किंवा कोणी काय देईल त्याच्यावर गुजरण कराय. ची अस आणि खास अस त्यांना आहे ना. नाही एकेकाची वृत्ती असते ताई की कोणाला कष्ट करून पैसे मिळवण्यात आनंद वाटतो आणि तेच खरं महत्त्वाचं असतं. कोणाकडून भिका मागून पैसे जमवून आपल्या आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा त्यापेक्षा तुम्ही कष्ट करा. अगदी जे जमेल ते काम करा मिळेल ते काम करा पण तुम्ही काहीतरी कष्ट करा आणि मग आपल्या परिवाराच पोट भरा हे महत्वाचं असतं पण ते त्यांना सांगायला कोणी नसतं ना.
काही पण विकाना तुम्ही काही करा ना त छोट्या मुलांना लहाना एकदम छोटं बाळ असतं त्या मुलाच्या कड्यावर ते बाळ देतात आणि त्याला भीक ला मागायला लावतात मग ते आपल्याला बाळाकडे बघून कस तरी वाटत ना एकदम असं एवढं लहान म्हणजे एकदम छोट काही काही काही तएकदम असे तीन चार महिन्याचे पोर असतात त्यांच्याकडे घेऊन पोरना छोट्या छोट्या बाळांना घेऊन भीक मागतात त्या लहान मुली पण मुलींना पण अस भीक मागायला लावतात.
नाही बरोबर आहे ते ना. नाही त्यांची पण ती आयडिया असते बरं का की लहान मुल बघितलं का कोणाला पण अशी की किळ ते ना की लहान बाळेबईंच्याकडे असं. ह आणि मग कोणी पण आपल्या देऊन देत त्यांना असं मग काही यांना तेच पाहिजे असत आयत मयत मिळेल तर बरंच बवा कष्ट करून न एवढं. मिळवण्यापेक्षा ते कोणी देईल तर ते बरं असं वृत्ती त्यांची होऊन जाती होती पण त्यांच्यामुळे ना त्यांचे दुष्परिणाम ते लहान मुलांना भोगावे लागतात ते जसे शिकवतात. मूल म्हणजे कसं असतं माहिती आहे का तो मातीचा घडा असतो ना. आपण घडवावं तसं घडत मग ते घडवतात तसे त्यांच्या मुलांना कि असंच ब असं इकडून तिकडून मागून आणायचं आणि त्याच्यातच पोट भरायचं. च आणि गरज नाही कुठ काही काम करायची वगैरे असं कुठे जमेल तश ह.
करतात ते मुलं पण मग ह मुलंही तेच करतात ना मग मुलं असे. असं एकदम केविलवाणीहून आपल्याकडे पैसे मागतात ते कस तरी वाटत ते. एखाद्या वळेस गाडीवर असलं आणि गाडी सिग्नल ला येत ते नेमके आणि ते असे दाखवतात म्हणजे भूक लागली काहीतरी द्या. आता आपण त्या गाडीवर सिग्नल चालू असतो आपण धड उतरू शकत नाही आपले. पैसे असतात पर्समध्ये आपण त्यांना देऊ शकत नाही काही असं म आणि. ते कधी कधी रागा येतो ह काय अस हो पण आता बरेसे कमी झलं कि, आता केल वाटत काहीतरी त्याची. त्याच्यावर कारवाई केलीय. तर आता दिसत नाही एवढे आता ते फक्त विकणारे असतात आता. अशे भीक मागणारे नाही दिसत कारण मी एका ठिकाणी बोर्ड पण वाचलं ना. भिकारी मुक्त शहर भिकाऱ्याला भेट देऊ नका बुवा असं.
बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे कुणाला द्यावं बरं का कुणाला द्यावं जे अगदी खूप दूर दर आजाराने ग्रस्त आहे, असे बसलेले समजा रस्त्यावर. ज्यांना म्हणजे हात पाय हलवणं शक्य नाही काम करणं शक्य जे खूपच म्हातारे लोक आहे, ज्यांना काहीच करण शक्य नाही अशना अवश्य द्यावं काही. काहीतरी आपलं म्हणजे आपल्याकडे असतील शंभर रुपये. त्यातले दहा रुपये काढून दिले तर एवढं काही बिगडत नाही ना आपलं ह. एवढं काही कमी पण नाही पडत आपल्याला पण त्याची बिचाऱ्याची. सवय होऊन जाते पण मात्र त्या ठिकाणी जर. ती व्यक्ती माणूस किंवा बाई असो दड दाकट असतो. असतील चांगले आणि ते भीक मागत असतील तर अशांना कधीच भीक देऊ नये. कधीच नाही कारण मग आपणच त्यांना पोसतो असं होतं.
हो मागे तर नाही का एकदा ते एक बाई आली म्हणे काही खाल्लं म्हणे पैसे म्हणे मला मी तिला म्हटलं चल घरी मी तुला खायला बी तुला कामाला बी लावते म्हटलं. तुला पैसे बी देते उद्या घरी म्हने पुढे निघून मग तुला भीक पाहिजे का म्हटलं तिला ले रागवली बडबड केली म्हटलं भीक माझ्याकडे काय तुला एवढे हात पाय चांगले एवढे अ आणि आम्ही याच्यावर आलोय म्हणे आम्ही कुठ आलो आमचे पैसे चोरीला गेले ना आमकडे भायला पैसे नाही आणि बा मला असं म्हणून बर काायची ते हो मी एकदा दिलं ना आणि दुसर तसंच सेम झालं म्हणलं यांची काही तरी आयडिया दिसते मोठी पुढच्या वेळेस म्हटलं. चल तुला पोलीस स्टेशनला देते पोलिसात पोलीस तुला पोहचून देतील. देतील म्हटलं तुझ्या गावाला कुठे काय ती दोघच्या दोघं नवऱ्या बायको दोघंही होते दोघच्या दोघं. पटापट पटापट मग. म्हटलं हे असे म्हणजे असं लोकांना असं वाटतं का खरंच यांचे. पैसे यांचे चोरले म्हणजे याच्याने काय होत जर कोणाला खरच गरज असेल ना त्याला. पण मग मदत नाही मिळत मग अशा वेळेला आता . सहा वेळा असत. त्याचे पैसे गेले तर तो म्हणतो आता. का माझ्या विषयी हाय लय मोठी चोरीला गेले ह्यांच्याकडे पैसे नाही त्याला कोणी म्हणणार असे असे लोक जर हे असे. करतात तर त्याला कोण मदत करेल त्याला म्हणलं तुम्ही सगळे असेच असता आणि असेच करतात. लय भेटत नाही ना मग अस.
बरोबर. बरोबर हाय हो पण होत काय ओ न त्या मुलाचं वय काय असतं शाळेत जाण्याचं शिकण्याचं बरोबरच्या मुलांमध्ये खेळण्याचं बागडण्याचं वय असत ना हो आणि ते सगळं निघून जात ना त्या त्या बिच्याऱ्याच्या आयुष्यातलं त्यांना जसे घरातून शिकवतात त्याप्रमाणेच ते बिचारे वाग ता तिकडे अं ह्या रेल्वे स्टेशनवर किंवा बस बस स्टँड वर उभं राहा. किंवा रस्त्यावर उभं राहा लोकांकडून पैसे मागा. असं अं खायला द्या असं सांगा लोकांन भीक मागा. असं म त्याचं तेच आयुष्य हुन जातं ना बिचाऱ्याचं. म्हणजे त्याचं लहानपण मारतात एक प्रकारे हे लोक. आणि त्यांना उद्युत करता या गोष्टी करण्यासाठी म ते मोठे झाले का ते ही तेच करतात त्यांच्या मुला
तेच करतात ते छोट अं नै नय भीक हो आधी पैसे मिळाय लागले का म नंतर चोऱ्यामाऱ्या कराय लागतातचं. तर काय तेच्यातूनचं तेला काय तरी कामाला लाव किंवा धंद्याला लावलं किंवा शाळेत पाठवलं तेला तर तेवढच त्याची हे पण हो त्या मुलांची पण
हो तेच ना किंवा काही सामाजिक संस्थांमध्ये समजा गेले ते त्यांनी त्यांची अं अं समजा असं मांडलं दु दुःख मांडल किंवा अस अस आमची परिस्थिती खराबे तर आमच्या मुलाला काहीतरी हे करा हा आमच्या मुलांसाठी काही मदत करा तर करू शकतात सामाजिक संस्था सुद्धा
करतात करतात पण हेंनाचं जायचं नसतं ना हेंना काय नेत्याच्या हेच्यावर यांचा उदरनिर्वाह हो तो ना यांना काम नाई काई आणि त्यांनी आणलं मागून तेवढ्यावर याचं ही काम हुन जात. काय करायचाय मग दुसरीकडे संस्थेत जाऊन गेलं का अजून आपलं तेना काम कराय लाग म असं होतं ते त्याच्यामुळे ते त्यांनाही पाठवतील पोरांना कशाला पाठवतील असं हम्म छान वाटलं तुमच्याशी बोल लून चला आपल टाईमिग झालय आता. अं थँक